काय म्हणतेस काय चालूय ह हां बरं ऐक की आता एक वट पौर्णिमा म्हणून सण येतोय. तर ते हाळदी-कुंकुंवाचा कार्यक्रम ठेवलाय सगळ्या बायकांनी.
हां हां. हां हां कुणीकडे ठेवलाय?
हॉल बुक केलाय त्यांनी. आणि सगळ्या आपल्या ओळखीच्या ज्या महिला आहेत त्यांना बोलवुन अ हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आणि अ काही महि ला आहेत त्यांचा सत्कार पण ठेवलाय. तर यायला जमल का तुला? अ मग उद्या किंवा परवा ते सांगतील आपल्याला किती वाजता यायचंय, अ कसं यायचंय काय वगैरे सगळं. हो. तुला मी सांगेन फोन करून सगळ.
करायचं का तिथे.
फक्त आपलं ते आहे आपण हळदी-कुंकुंला जातो त्या टाइमात जायचं आपलं. आणि यायचं परत. वेळ सकाळी अकराची ठेवलंय त्यांनी अकरा ते पाच ठेवलाय दिवसभर. म्हणजे का कामाला जाणाऱ्या बायका वगैरे असतील किंवा काय प्रत्येक जण आपल्या वेळ-वेळेनुसार येणार त्यामुळे दिवसभर ठेवल्या कार्यक्र सकाळ-सकाळी गेलो म्हणजे कस लवकर होईल ना आपलं. आणि येता येईल परत आपल्याला.
चालतय चालतय.
आपण जाऊया चाललेल ना तुला? सांगते तस वाय आहेत का नाही. ठेवु का?